हॅलो
हॅलो हा बोल की.
हा बोल की, नाही तेच म्हणून बहुतेक मला वाटते ते घराचंच टेन्शन हाय रे. ती अ ते कारण की त्यांची आई पण आता जर असेल जरा बरे वाटत पहिला सारख आजारी असायची बग. त्यांच्या मम्मीला पण, मला वाटतंय त्याचच टेन्शन होतं.
हम्म.
घरात पण जरासं तिचे वडील पण एवढे हे नाहीत ना रे आलमासचे.
तिझे वडील काय दररोज कामाला, तिथे एवढे द्यायच बाकीच्या कामात सहभाग घेत नाही तिजे पप्पा. मग कामाला जायचं आणि घरी यायचं तेवढंच. हा मी किती वेळा तर मी अ स स तिकडं कबनूरला होतो ना कामाला. साडेआठ वगैरे यायचं, वाजायचं मला यायला पण येताना कधी कधी चालत जाता ना ते दिसायचे. त्यांना सोडायचं हों त, आमच्या घरा घरा जवळचं ना काम तेच. नाही त्याने जध्यान यायचे सोडायचं.
हा हा. नाही खरंच चांगले येत, सोडते म्हणजे पण काय तिच्याज नशीबी काय आले. काय नाही चं बाबा.
काय चालायचं नशीबी आले ते भोगायच़चं. नाही.
हॅलो
नशीबी आलंय ते भोगायच.
येणारे.
आं?
एवढ्या लहान वयापासून बघ की काय तिला जरा तरी कशाचं म्हणजे हेच नाही रे. सपोर्ट म्हणून काय नाही, भाऊ तो तसल्या नमुन्याचा.
हां.
हम्म. भाऊ जरा असं म्हणजे हे, आहे काय रे जरा असं म्हणजे व्यवस्थित नाही आहे काय.
स्वभावच वेगळा आहे त्याचा, म्हणजे त्या तिचा आणि आलमातच काहीतरी पटतच नाही म्हटत. आणि त्यो घरातल्या पण खर्चामध्ये सहभाग घेतले नव्हते त्याचे.
केवढा आहे तीचा भाऊ?
ये मोठा, मोठा ट्रक ड्रायवर आहे तो बहुतेक. ट्रक वर जायचा तेच की,
ह ह ह ह हं.
आता त्याला कळायला पाहिजे ना, घरातल्या खर्चामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. सगळं ते आलमासवर. सगळ्या ते आलमसोर टाकून कसं चाल सांगा बघू.
ह हा हा.
आणि आईचे काही ते खर्च असला तर, परवा बोलत नाही काहीत खर्च असला तर तो करत नाही म्हणा. आणि दावाखान्याला वगैरे घेऊन जायच, बिल द्यायच असल तर मी येत नाही बिल द्यायला. येऊन झालं की मी येतो न्हायला, असं म्हणून म्हणतो मग.
अस म्हणून चालतंय काय सांग रे, हिला पण अरे हि कोण बघणार आहे ही, आता हिचे सगळे पैसे खर्च. केली, तर ही पोरगी स्वतःच्या पोरगीच कोण बघणार आहे तिला?
म्हणूनर हे बघाय ना, किती वेळ असंच बघा बाहेर जा जातो आपलं, आपलं आईला असं म्हणतोय की. आईच आईच बघतो मी, आईच आईचं माझ मी बघतो. कि तुझ म्हणून, ही जरा बाहेर पडायचं बघा लागलीये ग
म्हणे खरंच चांगलंच आहे रे, आतापासून म्हणजे. काय तर तिनं पण सेव्हिंग पाहिजे बघ, आता काही नाही नाही म्हण पोरगीच तिनंच बघायला पाहिजे.
त्या भावाच्या लग्नापर्यंत भावा, भावाच्या लग्न झाल्यानंतर तो काय गप्प बसणार आहे.
हो.
आता आताच असं आताच असं वागालय, आताच असं आताच असं लग्न झाले नंतर. तर मग काय ते, बायकोचा बैलेच होणार बायकोचा बैलेच होणार. हम्म. हम्म.
हम्म. नाही ते काय खरं नाही घे, तिने गप जे लवकरच निर्णय. नाही म्हणजे, घ कस पण घेतल्या सोड.
हम्म.
काय नव्ह बाबा अवघडच आहे. त्या आरीची बहिणीचं पण काय काय नाही नव.
ती जॉबला लागली ना कायतर.
लागलीये?
जॉबला असं मंत्रालय मध्ये असं असं. म्हणून काय तर क्ल- क्लर्क, म्हणून काय तर लागणार होती बहुतेक. मंत्रालयात मग लागली. नाही मला माहित नाही, पण मागच्या वर्षी आलमास. तिचा बड्डे करायला गेलो होतो ना.
हा.
त्यावेळी ती बोलली होती, की मंत्रालयात क्लर्कला म्हणून जॉबवर लावतो. अं.. हे जॉब लागणार आहे म्हणून.
हा हा.
मग लागणार का नाही नक्की माहित नाही मला अजून.
व्हय मला म्हणालती एका म्हणजे पॉईंटध्ये चाललाय, तीचा नंबर वगैरे म्हणत ती सोडते. हम्म, पोरगी हुशार सना हुशार हाय. म्हणजे ज्यांच्याकडंनं अपेक्षा आपण करतो, तेनेच नुसता
ते आता दिसत नाही गं, बर म्हणजे एक दोन तीन वेळा गेलो ना घरी, तिथं दिसली नाही मला घरी.
ती इथं कुठं होती, कोल्हापूरला होती ना रे ती. इथं का अभ्यास वगैरे होत नाही, म्हणून ती आलमास नं तिकडच राहा म्हण सांगितलेलं ना. हॉस्टेलाच होती ती, हम्म हम्म. हित असली की अभ्यास होत नाही. हे काम कर, ते काम कर.
घरात घरातले काम करण्यात, अभ्यास होत नाही गं आता आमच्या पण दादा ची.
आणि कसं आहे बघा तू, जगावेेगळं काम कराल्यास काय अभ्यास. करायल्यास काय सगळं, करून करायला येते की नाही असं होतंय ना ते. हम्म, मग त्याच्यामुळं तिकडच ती हॉस्टेललाच होते.
तो पण आता दादाचा मुलीला आता अकॅडमीला, घालून घरात बसून अभ्यास करत नाही म्हणून.
होय. भावा केवढी मोठीे आहे, तुझ्या भावाची पोरगी.
अं आता बारावीला हाय.
तुझ्या भावाची पोरगी.
होय.
एवढी मो तुझा भाऊ एवढा मोठा आहे तुला?
माझा भाऊ माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठा हाय. आठ नाही हा आठच पंच्याऐंशी चा हाय तो.
अच्छा म्हणजे यांच्या बरोबरचे आहेत की रे, जरा कमी हेनी शहाऐंशी.
हां पंच्याऐंशीच आहे आमचा दादा.
हम् हम् हम्.
खरं जरा हेज वय जास्त वाटतंय.
काय ते,
भाऊजींच वय गं.
हां.
जास्त वाटते जरा मला कारण, काय का ते डोक्याचे केस वगैरे गेल्यांत. त्यामुळे जरा जास्त वाटतं, त्याच्यामुळं जरा वयस्कर वाटतं.
व्हय व्हय व्हय, ते मातर आहे.
आमच्या दादाचा पंच्याऐंशीच आहे.
हां.
आणि मग सगळ्यात मोठी दिदि ब्याशीची. त्यानंतर दादा पंच्यांशीचा मग. मी त्र्यानव चा, आणि आमची त्यात. तर त्यानंतर त्यानंतर, आमची मोठी दीदी साताऱ्याची दीदी. अठ्ठ्यांशीचे पाच जण आहे आम्ही.
काय सांगतोयस?
होय पाच जण आहे आम्ही.
म्हणजे तीन बहिणी आणि दोघंजण तुम्ही.
होय.
हा हा हा हा, मग भारी आहे की र तुमचं.
हम्म. काय भारी ये तीन महिने.
मग चांगलाय उलटं, बहिणी शिवाय ग शोभा नसते गप बस.
मग काय? बहीण आमचा जीव की प्राण आहे.
मग
साताराची दिदी. मग त्यानंतर मग आमची, बारकी दिदी आले.
हा.
त्यानंतर मग मी.
ह ह ह ह, सगळ्यात शेंडेफळ तू हाईस.
होय आणिच शेल्फ
शेंडफळ आम्ही पण शेंडफळच आहे आणि.
हम्म तुम्ही काय तिघच ना?
सत्यांशीची आहे, मी त्र्यानवली
तू तुम्ही तिघच ना? हॅलो.
हा. सगळ्यात मोठी दीदी आहे, नंतर हा तुमचा राहुल दादा
सांगितलो दीदी आमची सत्याऐंशीचीये हॅलो.
हा.
दीदी आमची सत्त्याऐंशीची, भाऊ नव्वदचा आणि मी त्र्याण्णवची.
वा तीन तीन वर्ष झालतात.
अंतर आहे हा.
चांगलं आहे.
माझे, होय आमच्या माझ्या तर यांच्यात सात वर्षाचा फरक आहे.
अगं ते नाही ते सोड. ते आमच्यात पाच आहे, तर तुम्हाला एवढं आश्चर्य वाटले. माझा सक्का चुलता आहे ना
हा.
त्यांना एकूण म्हणजे एक्सपा लग्न झालेल धरून गळ चौदा काय, पंधरा मुली हायत. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो हा बोलकी, आवाज गेला होता वाटत मध्येच.
हा तेच की, आमच्यात चुलता ना की नाही एक्सपायर झाला. मला एक धरुन चौदा काय पंधरा मुलं आहेत.
बाई, काय क्रिकेट टीम काढणार होते का काय रे?
अ काल क्रिकेट टीम झालीच ना आता एक्सपायर झालेली वगैरे म्हणजे आत्ता जाऊ ना बारा मुल आहेत त्यांना एकूण सगळी मिळून.
बापरे आता एकालाच घाईला येतंय बाबा, काय सांगु.
मला फराळ गेल्या गेल्या, गेल्या आठवड्यात आमची मावशी वारली, त्यांचीच पोरं ही बारा. त्यात तेरा.
हा हा हा, बाई
कसं वाटतं विचार केलास तर मग.
खाण पण होतं रे पहिला तसं.
हा, खाणं म्हणजे आत्ताची जनरेशन ग आता आम्हीच. पाच भाव नाही तर आम्हानाच सगळे आश्चर्य करतात. मग त्यांना ते सांगितलं तर, काय काय त्यांचे रियाक्षण असेल भा
मग वय नाही तू कसं आहे पूर्वी कसं त्यानी कोंड्याचे वट केमिकलचं सगळं होतं जेवण तेन. आता बघतोयस ना म सादं वांग्या आज एवढं छोटा आहे मळ ज दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन दिव एका दिवसात म्हणजे की एवढं मोठं होते. सगळं केमिकल झाले काय राहील ते मग, तेच केमिकल आम्ही खातो.
हम्म.
त्यामुळे सगळं बोंब लागल्या आं.
त्या ओ त्यामुळेच अशी वाढत्यात माणसं.
मग वयच कि रे मग ह्याच्यामुळे मरतात पण तेवढीच नव, काय सांग कुठलं नाही. एवढ्याश्या लहानेच्यामध्ये ओ हे होत्यात.
होय. ता इथे वयाचा प्रमाण पण कमी झाले म्हणजे असं जास जस म्हणजे पन्नास साठ म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणून धरायचं, असं झालय. जेष्ठ नागरिक पहिल पंच्याहत्तर वर्ष होत ना. आता जेष्ठ नागरिक म्हणजे पन्नास साठ वर्ष झालं म्हणजे, जेष्ठ नागरिक समजायचंय. वय संपलं गं आता पन्नास साठ नंतर वय राहतच नाही का.
नाही नाही अरे तीस म्हणलं कि आता निम्मं वय झालं म्हणतेय रे बाबा.
काय मग काय? तीस वर्षात आता तीस वर्षाला हार्ट अटॅक यायला लागलं.
मग ते काय चेष्टा आहे काय सांग एवढ्या लहान वयात.
अ हं
हम्म आणि आता शुगर हे ते काय जेला मेला
आणि तेच तेच मेन म्हणजे कमवत वय तेच असत वो तीस वर्ष.
होय
कमवत्या वयात जाणार म्हणजे असं काय माझा फ्युचर काय राहिलं हो की बायका, पोरांचा.
नाही आणि आताच एवढ्या ह्याच्यामध्ये अटॅक येत्यात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
असं म्हणजे काय हेच नाही रे काय सांगायच च्या पलीकड आहे बाबा सगळं. हं ते वाटते पहिल्याचे जे जीवन होते तेच बरे होते, आताच.
हम्म.
सगळ्या आत.
हॅलो. ऐकू येत नाही तुझा आवाज.
हॅलो.
ऐकू येत नव्हता गं तेव्हाच.
हां. आ ता येते का?
हा येतो आता.
तेच म्हणून म्हटलं काय म्हणजे आत्ताच्या ह्याला काय खरं नाही. आणि आता महागाई तरी केवढी वाढली आहे बघ की.
आणि महागाई पण भरपूर राह गं. पेमेंट पहिल्यांदा असं पैशची ना मुळ किंमत क नी जास्त होते गं. पैशाची किंमत नाही, तर वस्तूची किंमत जास्त आहे.
जास्त झाल्या होय.
आता डॉलर बघ की डॉलर किती आता ब्याण्णव का त्र्याण्णववर गेलाय. अमेरिकन डॉलर पहिला अजून ऐंशी रुपय काय ऐशे अ.... पंच्याहत्तर होता. आता त्र्यानव रुप
बघते विचार केला तर हाय सगळं. कमी झाल्या होय. अवघड आहे केस. होय बाबा आम्ही असं म्हणतोय आता आमच्या आमच्या वेळेलाच आहे आमच्या पोरांच्या वेळेला काय येईल काय माहित बाबा.
मग काय
हम्म खरंच की विचार करण्यासारखं आहे ना ते.